हॅलो ताई आहे मला येतोय आवाज
काही नाही आ आता बसलीयाय म्हटलं आता परत एकदा चहा घेऊ मग संध्याकाळची तयारी स्वयंपाकाची हा
मेन्यू
आजचा मेनू आता सध्या तर काय ठरलं नाइ आमरस केला होता सकाळी म आता संध्याकाळी चपाती भाजी वरन भात
अच्छा ओके मग तुम्ही फिश वगैरे खाता
हो हो खातो ना इकडे असं इतकं म्हणजे भेटत नाहीत फ्रेश आता ते बंद ना आता पावसाळ मासेमारी मग अशे फ्रेश नाही भेटत हो तेच ना कारण फ्रेश खातल खालल तरच मजे चांगलं नाही तर त्याच मग त्रास होतो पोटात
हो हो ते तर आहेच पण मग तुम्हाला कसं फ्रेश असत ना हा तेच ना किनारपट्टी तुम्हाला मग खूप जवळ आहे का
हो जवळ
अ
फ्रेश खाण्यात जी मजा आहे ना ती खूप तुम्ही खाता का
हो आम्हाला लागत आज आमचा फिश डेच असतो म्हणजे आमचा फ्रायडे आा फिश डेच असतो म्हणजे सी फूडमध्येध्ये मग काही पण
काही पण चालत बरोबर आहे माझ्या मुलीलाही सुकट आवडते खूप मग आा मी नाशत्याला वगैरे सुपट करतो
मग तुम्ही सुकटचं काय काय बनवता
नाही सुकाटच आपलं काय कालवण किंवा मग असं सुक म बटाट्या टाकून आणि थोडस आपण हे टाकायचं आमसूरचं थोडंसं मज मग छान लागतं ते कांदा टोमॅटो आणि एक बट बटाटा चिरून टाकायचं त्याच्यामध्ये मग टेस्ट येते
ओके. बटाटा पण म्हणजे मम्मी काय करते. अच्छा ओके बटाटावाला करून बघू आम्ही ऍक्च्युली काय करतो कधी कधी अ आपलं हे असत ना बटाट्याची काळ्या तिक ठाची भाजी असते ना त्याचेत टाकतो आम्ही सुक
बरोबर काळे्या मसाल्याची आपण करतो त
हो काळ्या मसाल्याची त्याच्यातत सुकट म्हणजे आम्हाला हा आणि वांगे बटाटे त्याच्यात पण सुकट पायज जास्त.
बरं नाही तुम्ही ये ना एकदा ट्राय करून बघा सुकट. मध्ये एक बटाटा टाकायचा कांदा टोमॅटो आणि थोडस चिं ं म्हणजे आम हे नसेल ना आमचं. तर मग चिंच टाकायची थोडीशीच खूप टेस्ट आहे त्या छान. हो नाही असं नुसत छोटा तुकडा टाकला तरी चालतो म्हणजे भाजीनुसार जेवढा आपल्याला करायच त्याचनुसार
हा नॉर्मल फक्त एसि एसिडिटी वहिजे.
हा हा हा पण मग त्याला टेस्ट पण छान येते.
हा ते तर आहेच. आणि ते तिरफळ म्हणतात ते काय?
तीन स नाही मलाही नाही माहिती मी पहिल्यांदाच ऐकल.
मी असं हां आमच्याकडे तर असं म्हणतात की म्हणजे मसाल्यांच्या दुख दुकानावर गेलं ना तर ते म्हणत तुम्ही मासे खात असाल तर तिरफोळ टाकायचं. असं एकदम छोटासा मसाल्याचाच पदार्थ असत.
ते चक्री फूलसारखं असेल त्याला फक्त तीन पाकळ्या असतात अशा आपण ते चक्री फुलणे टाकत कास पुूरण. ह हां पण मग शक्यतो आम्ही जास्त मसाले यूजच नाही करत. कारण यांना पण ॲसिडिटीचां थोडा त्रास होतो मग आम्ही मसाले जास्त यूजच नाही करत. मी मोस्टली कांदा टोमॅटोचे जास्त फोड. असते आपलं फक्त नॉनव्हेज असलं की मग मसाला
हो तेच नॉनव्हेज ला तर मसाला पाहिजे.
पाहिजे त्याच्याशिवाय टेस्ट असत. तेच ना.
मग माझी मम्मी काय करते. ते आपल्या हिरव्या हिरव्या मिरच्या छान भाजून त्याच्यात पण म्हणजे? ते करंदी नाही तर झिंगे असतात ना. तर त्याची चट. नाही बनवता.
हो तेही छान लागते नाही मस्त लागते ती पण हेच. जरा एजेड माणसं आहेत तर. त्यांच्या हाताला चवपण छान असते.
हो ते आहे त्यांचे एक्सपिरयनस. एक्सपिरियन्सच एवढा असत त्यांच्याकडे आपण काय आपण फार लग्नात. झाल्यावर कराय.
हो नाही बरोबर आहे तेच नाही आणि आपल्याला कसं समजलं नाही की, आपण मग ते यूट्यूबवर चेक. करून पण मग त्याच्यात थोडंफार इकडे तिकडेच होतं.
राईट. ते नाही आणि युट्यूब म एक सिक्रेट इन्ग्रेडयंट असतो ना. तो असं ते लपवूनच ठेव त ते आपल्याला परफेक्ट सांगत नाही तो आपल्यालाच काहीतरी नाहीच देत आपल्या पूर्ण काहीतरी आपल आपल प्रिमेंट करा मग त्याच्यात कमी जास्त काही असेल तेव्हाच
बरोबर तरच मग त्याला टेस्ट येते.
हो. आता मी तेच ना माझ्या मुलीला डोनटस वगैरे लागतात ना तर मी कर करून करून मग आता चार जणांच्या रेसिपीज बघितले मग त्यातला तो हिडन इंग्रीय इंग्रॅडीएन्ट शोधला म ते आ तर हा म ते म्हणजे आता मी माझ्या मुलीला देता नाही ना बाहेरचा सहसा देत
नाही नाही बरोबर आहे आणि नाहीच दिलं पाहिजे. तेच ना आपण शक्यतो घरी जे देऊ तेच
हो आणि तिला पण तशीच सवय लागलीये ना तर ती पण नाही नाही मम्मा तूच कर हवं तर तू दोन दिवस घे. मग आता आम्हाला पाणीपुरी करायची आहे तर ती पाणीपुरी आता म्हटलं उद्या
क्यूट हा तर सुट्टीचेना आणि
हो हो तीन दिवस सुट्टी हो आज मोहरमची होती आणि आता उद्या स्याटरडे संडे पण आमच पीटीएम आहे आम्हाला जावंच लागेल.
हो ना नाही बरोबर आहे मग जावा. वच लागत नाही माझी मुलीचही तसचे तिला असं ते बाहेरचं काहीच नाही आवडत ते असं पॅकेटचं वगैरे काहीच सकाळी उठली ना एक ग्लास दूध आणि स्कुलला जायच आधी आपण जी चपाती भाजी बनवतो ती किंवा मग दुसरं काहीतरी जाम असं वगैरे ती खाऊन जा ते अर्धी चपाती जरी खाऊन गेली तरी खूपे त्यांच्यासाठी
आणि काय टाइमिंगे स्कूलचा
सकाळी साडेआठला जाते ते दुपारी येते ती तीन वाजता
ओके आमच्याकडे पण सेम तोच टाइमाय. साडेआठ ते म्हणजे आता हो आता ही सिनियर के जीला आहे म्हणून एक कला सुटत पण फर्ट पासून आमच पण साडे आठ ते साडेतीन आहे मग येता येता चार वाज
होतातच होतात आणि त्या पण त्यांच्यामुळे आपल्याला एवढा टाईम पण मिळतो आणि अ आपलं कामही लवकर आवरतं तिच्या टिफिनमुळे आमचं सगळ्यांचंच टि लवकर कर होऊन जातं स्वयंपाक पण
हो आणि ना आपल्याला ऍक्च्युली आपल्याला पण डिसिप्लिनची गरज असते नाही तर हां ठीक आहे आज माझं तेच झालं कि नाही जाऊ द्या आज लेट उठायचं. हो आज सगळं गणित बिघडलंय.
आमचंही आमचं तर आज सव्वा दहा वाजला वाजता नाश्ता झाला त्या त्याच्यानंतर मग जेवण म्हणजे मग ए दोन अडीच होतातच.
मी पण आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ना इतकं इतकं हे झालं होतं मी म्हणायची की नाही मियेना हिला सुट्टी लागली ना तरी मी सहालाच उठणार सहालाच करणार कशाचं काय पूर्ण सुट्टी गेली आणि आधी आधी मलाच टेन्शन आलं माझ्या मुलीचच
बरोबर बरोबर नाही मलाही टेन्शन या्यायचं. मी पण महिनाभर मम्मीकडे गेले होते ना सुट्टीला. म्हंटला, तिथे तर काही टेन्शन नव्हतं किती वाजताही उठा, आठ, नऊ. मी म्हटलं आता मला इकडे आल्यावर सहालाच उठ ठावा लागेल.
हो तेच न. माहेर कुठलंय?
आं? माझं पुणे.
अ ओके ओके. प्रॉपर?
होव.
ह
मग आपल्याला टेनशन नसत म.
ते तर आहे.
नाही पण उठले मी. ते नशीब म्हटलं आता फर्स्ट डे आहे उठते का नाही मला मलाच टे टेनशन आल. मी नाही उठले काय खर नाही, होत. नाही ते सिक्स सेन आपल्याला बरोबर हे होतात.
हो म्हणजे ठरवलेलं असतं ना बरोबर पाच मिंट आधीच जाग येते. अलार्म लावला तरी पाच मिनिट आध
अलार्म लावायची गरजच नाही लागत. ते वाजायच्या आधीच आप आपल्याला जागं होत, बघते तर अजून पाच दहा मिनिटं बाकी येत.
बाकीय. मग पण ते एक सिक्युरिटी म्हणून अलार्म लावावच लागतो.
नाही नाही बरोबर आहे तेच ना. सिक्युरिटी म्हणून. कसं आहे एकदम डोळा्या लागला तर मग, टाइमात जाग नाहीे येत
बरोबर आहे तेच तेच होतं. नाही नाही तिची फ्रेंड आहे ॲक्च्युली आहे ना त्या दोघी एकमेकींशिवाय राहतच नाही. सहा महिन्याचाच डिफरन्स आहे त्यांचा त्यां ना लहान असल्यापासून एकदम म्हणजे त्यांना एकमेकिंच हो. एक एकमेकींच्या सोबतच त्या मग आता मा आता तिकडे गेली आहे ना ती, दोन वासता ती आता येतील. त्या इथे आठ पर्यंत खेळतील. आणि मग घरी जाऊन जेवतील आणि मग झोपतील.
आता सुट्टी आहे म्हटल्यावर त्यांचा पण टाइम स्पेंड झाला पाहिजे ना कुठेतरी.
नाही ते होमवर्क ही सोबतच करतात.
अरे वा छान म्हणजे जोब सोबत आहे तिला. त्याच्यामुळे होतो पण त्यांचा अभ्यास.
फक्त एकच स्कूलला नाहीय, अ एवढच नाही तर मग एका स्कूलला असत्या तर नशीबच आमचं.
मग काय. मग मग तुम्हाला बघायचीच वेळ दोनला सोडलं की की चार वाजताच बघायचं. चालेल चालेल हो चला, ओके बाय हो आठ नंतर करते मग मी फोन हो.
येस येस शुअर, बाय.